हम्म
मलाला इत कशी असते हॅलो हा येतोय आवाज?
हा मरय मला माझा येतोय ना हो
हा हा येतोय काही नाही आता फोनवर बोलते मी तुम्हा आ काही नाही आताच काम आवरले आ म्हटलं आता कॉल करा म्ह
स्वयंपाक झालं का?
हा स्वयंपाक झाला तुमचा झाला?
चाललंय बघा करत करत म्हंलं बोलावं जरा तुमच्याशी हा सकाळी नाश्ता केलेला ना नाश्ता केल्यानंतर सिटीत म्हटलं की लेटच असतं ना दुपारचं जेवण गरम गरम बनवायचं आणि खायचं
हा मग काय येत गावाकडे उशिरा लवकरच असतं ना आमचं
हा गावाकडे लवकर करतात
हा अ हा आमचा स्वयंपाक झाला सगळं आवरलं आता आज जेवण बनवलं उडदाची आमटी हा
आता महागाईच वाढली त्यामुं सगळी डाळीच बनवतात.
हा आता महागाई आहे सगळ भाजीपाला पण सगळां मग झालाय ना. आता पाऊस नसल्या मु सगळ्या भाजीपाला महाग झाले.
हा ना आम्ही पण बनवतो की पण असं जास्त नाही बनव का तर जास्त मला माहत नाही ना डाळीतलं तुम्हाला माहित आहे ना मला सांग ल का कशी बनवली?
अं उडदाच्या आमटीला आहे ना उडदााची डाळ असते ना आपण बाजारातून आणतो ती त्या आधी शिजायला घालायची आणि त्याच्यासाठी खोबरं लसूण कांदा टमॅटो ते सगळं टमॅटो आणि कांदाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे ते परतायला टाकायचे आणि मग त्यानंतर लसूण खोबरं कडीपत्ता हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं तर मी मिक्स र मध्ये कडी पत्ता पन बारीक करायला टाकते कारण मोठा तसच टाकलंना मुल खात नाहीत मीच नाही खात मग मिक्सर हा मिक्सर मध्येच वाटुन टाकते म्हणजे ते कळत नाही कुणाला कडी पत्ता आहे हा चवीला कळत पण नाही आपण कडीपत्ता घातलाय आणि कडू पण नाही लागत
हा
ते तसं पूर्ण कडी प आता फोडणीला घातल्यावर मुलं काढून टाकत ना मग त्यामुळ ते हा मोठली माणसं पण काढतात ना मग ते कडीपत्ता - - खोबर लसूणची पेस्ट करून घेते. तोपर्यंत कांदा आणि टेमॅटो - - कडाई मध्ये परतायला ठेवते. मग चांगलं त्याला तेल सुटूसतोवर कांदा आणि टमॅटो परतते आणि मग हे लसूण खोबऱ्याची जी पेस्ट केलेली ना कडीपत्त्याची ती घालते. ती पण परतते.
हम्, हम.
कांदा, लसूण, मसाला, मिरची, जिरी, मोहरी आणि परत पण थोडासा कडीपत्तावरण टाकते.
हा फोडणीला टाकल्यानंतर म्हणजे चवयाय साठी का?
हा, नाही चव तर आपली कडीपत्यात आपण जो आधी मिक्सरमध्ये मिक्स केलाय त्यानी तर येतेच चव. ह पण एक छान दिसावा म्हणून आपण कसं कोथंबीर वरून टाकतो तस कडीपत्त्याची - - फोडणी दिल्याव आणखी छान दिसत परत बाजी मध्ये ना.
हा.
तस मंग ते परतून घ्यायचं परत थोडस. आणि मग आपण जी उडदाची डाळ शिजवली ती टाकायची त्याच्यामुध्ये. आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कुठ वगैरे काय नाही टाकायचं बाकीच. त आपल्या जशी पातळ घट्ठ पाहिजे तसं पाणी येतायचं.
अ ते शिजवलेलंच पाणी वतायचं एस्ट्रा वतलं तरी चालतं?
चालतं. एक्स्ट्रा वतल आपल्या जर जास्त भाजी करायची असेल तर एक्स्ट्रा पण वतू शकतो ना.
आणि ते डाळ असे म्हणजे अ उकळल - - उकळस उकळून असं कोमट जरा करून डाळ त्यात टाकायची का थंड पाण्यात डाळ टाकली तरी?
नाही. थंड पाण्यात टाकायच चालतं तसं काही नाही. आपण - - डाळ घेतली ना कुकरमध्ये गार पाण्याने धुतो ना धुवायची आणि परत त्यात पाणी टाकून शिजायला ठेवायची. रीकाम आहे
हा.
हम्म. म छान लागते डाळ आमची तर आज पहिलेच जेवणाला सगळे संपली भाजी इतकी आवडली सगळ्यांना.
हो. छान लागतेय करायला मला पण करायचंय म्हणते म्हणते पण - - राहूनच जातय का तर कशी करायची वगैरे आणि - - असं विचारलं की थोड व तेवढ्या वेळ - - लक्षात राह टाइमिंग बरोबर क सर मग आ - - पण हाय ना काही घडबडीत असुन काही लाईटली करायचं फक्त. अ हो करतात ना डाळी वगैरे. हां. डाळ वगैरे करतात ना. पण जास्त करून पावसाळ्यात करतात. उन्हाळ्यात करत नाही. का तर, कामा वगैरे सगळे जातात ना. म उन्हात गेल्यानंतर पित्त वगैरे होत जास्त करून
हा. तस डाळीमध्ये कस प्रतिने असते. जास्त - - उडदाचि डाळ, मुगाची डाळ- -
हो.
शरीराला मुगाची डाळ तर चांगलीच असती ना. आम्ही वरण पण मुगाच्या डाळीच करतो. कारण काही ना पित्ताचा त्रास होतो. तुरीच छान लागत पण तुरीच आणि काहींना पित्त होतं ना.
हो. आम्ही पण मुगाच्या डाळ्याचं वरण करतो. पण मी काय करते. जराशी - - त्यात पण ग च आपण जरा म्हणुन जराशी - - म त्यामुळं आता महाग किती, कुठली पण भाजी आणाय जा चाळीस रुप
हा, महागाई खूप वाढली आहे. हम महागाई म्हणजे बाजारात गेले ना थोडीशी पावशेर घेतली, तरी सगळं वीस तीस रुपये पावशेर हाय. आता कसं आहे, पाऊस नाही ना ओ, त्यामुळं पाऊस नसल्यामुळे भाजीपाला सगळा महागलाय.
हा, पाऊस पडतोय का नाही काय माहिती?
तुमच्या तिकडं आहे का पाऊस?
नाही ना हो, आज जरा वातावरण झालंय तसं म्हणा पण आता येतोय का नाही काय माहिती? यायला पाहिजे.
हा ना, यायला पाहिजे पण पाण्याच हळूहळू प्रॉब्लेमच होतयं ना, पाण्याची क्ष- पातळीच कमी होती ना पाऊस नाही झाल्या मुळे.
हो.
आमच्या तिकडं तरी जवळ कॅन यायले ना, त्याच्यामुळं आम्हाला एवढं काही जाणवत नाही.
हा, आम्हाला बंद केलंय कॅनेल नदीचं वगैरे पाणी असतं ना. खर्चायला आपण म्हणजे, शेताला वगैरे पाजतो. ते पाणी आमचं बंद केलं आता.
आता काम चालले आहेत ना, म्हणजे कॅनेल प्लास्टर नाहीत ना त्या कॅनेलच माती उकरत
नाही आमच्या इकडं ह्याच्यासाठी हे ठेवलंय अ बाकीच्या गावांना पाणी वगैरे नाही ना, मग प्यायला वगैरे त्यांना. मग त्यांच्यासाठी पाणी हो, मग पहिला जरी राहिलं तरी तेंच बरयं आहे शेतीला सगळं पाजून परत पाऊस नाही पडला, तर काय करायचं?
हा, मग लोकांना पाणी नको का प्यायला?
हो, ना. आणि त्यात आमच्या नदीला केमिकल, हे झालंय ना जऱ कृष्णा नदिला.
हा.
तर ते पाणीच युज करायचं नाही सांगितले. मग कुठे विहीर वगैरे असेल, विहिरीचाच आणायला लागत. तय लांबून.
म्हणजे तुम्ही असं शेतात राहता, का गावात ये?
गावात आहे.
हा का.
खेडे गाव आहे.
हा आम्ही पण खेडेगावातच राहतोय.
पण आता आम्ही इकड आलोय ना, सिटीत राहतोय जॉब साठी. मग कधीतरी, कधीतरी जातो गावाकडे. महिन्यातून दोन-तीन दिवस, हा महिन्याला मी. तर जात असते सारखे बघा, आईशिवाय करमत नाही ना तर
हा हा माहेरपंथीकडेच आहे का, तुमचं गावाकडं?
ओ, हो.
हम्म. तुम्हाला इकड शहरात म्हणजे तुम्ही, सासरी राहताय, का जॉब साठी बाहेर राहताय.
जॉब साठी बाहेर राहतो आम्ही, मिस्टर आणि मी. नाही सासरला जास्त जातच नाही आम्ही सासर पण जास्त सासरला नाही जात, सण वगैरे असेल ना तर जाते सासरला, नाही तर अशी नाही जात. आणि मिस्टर पण नाहीत पाठवत, त्यामुळे विषयीच येत नाही जास्त.
हा हा हा.
ते म्हणतात, मी इकडे आणि तू तिकडं जाऊन काय करते?
हा, तेवढे जॉब मुळ सुट्टी नाही ना भेटत जास्त?
हा, ना.
ह ह.
आणि सुट्टी वगैरे असली, त्यांना की ते मग मी म्हणते, मग आईकडं चला माझ्या. मग माझ्या आईकडे जाय लागत, हो तिकडे येतात ते.
हा, मग हाय. मुलांचे आता काय शाळा हा मुलां शाळा सुरू झाली असेल ना, आता? हॅलो!
हॅलो! आवाज येतोय
कितवीला आहेत तुमची मुलं हा येतोय आवाज कितवीला आहेत?
अ एक आहे सिनियरला आणि एक आहे दुसरीला.
हा, का?
हम.
हम आज सुट्या असेल ना, त्यांना आज संडे हाय ना?
हो, आज संडे आहे सुट्टी.
आज काय भाजी केली तुम्ही?
आज केली शेवग्याची शेंग काल, पण तेच केले आव करायच तरी काय? करायच ना, असं मिळना झालंय काय बाजारात.
शेवग्याचे शेंग बघा, एक दोन महिन्यापूर्वी किती किती महाग होतो, नाही नाही शेवग्याची शेंग पण एक दोन महिन्यापूर्वी किती माग होती. त्याच्यात म्हणतात, अंड्यापेक्षा याच्यापेक्षा कॅल्शियम जास्त असत ना. आता उतरले ना, पण तेव्हा किती महाग होते, शेवग्याची शेंग अशी दिसायला पण
दिसत नव्हते कुठं? आणि ज्यावेेळेस ते भेटत नाही ना, त्यावेळेसचं जास्त खाऊ वाटते, आणि जव्हा भेट
हा त्यावेळेस, आणि जेव्हा असेल तेव्हा नाही खाऊ वाटतं.
हो.
ते सगळ्यांच तसचं ये जेव्हा जास्त असं तेव्हा खाऊ नाही वाटत, आणि जेव्हा नाही तेव्हा खाऊ वाटतयं.
हा ना, आणि आता म्हणजे एक एकच वस्तू खाऊन खाऊन कंटाळ येतोय आता आणि सिट सिटीत म्हणालं ना की, कॉन्टिन्यू त्या रूम मध्ये बसायचं आणि हा उठलं की नाश्ता केला बाबा जेवण झालं, हा झोपा परत उठा तेच करा असं नको नको होतयं. आणि इथं कोण कोणाला विचारत पण नाही.
हा, शेजारी आता कोण कोणाच्या घरी जातयं ना.
हा, ना तसं गावाकडे असलं की कसं बरं वाटत जरा.
हा, गावाकडे जास्त माणसं असते ये जा असते, जाणं येणं असतं सगळ्यांकडं.
हम. तुमचं आपलं भारी आहे.
काय म्हणलं?
अ चालतेय मग झालयं, टायमिंग.
ओके! चालतयं बाय.
हा, बाय.